ह आता आला काय ग कॉल? येईल की किती झालंत तुझ आता? आणि दाबायचं. आमच्या शिब्या आहे ना, त्यांनी वीस च्या वीस पूर्ण केला आहे, तेचं पेमेंटच पडाई नाही कुठं. पडते गं, वेळानं पडते रे हां, पडत नाही गप बस जरा.
खुळी आहेस का, आता लगे पडत नाही ते नंत
न कराक्याचं वीस ते वीस कम्प्लीट झाल्यावर होत नाही किती येते बघ शिवनी आसं इयर. आणि नंबर मग पाठ नंबर पुढच्या बुधवारी. फोन कसं लावायचं, जेवलीसं, आता पुट्ठी लावतो थांब तुला दाखवते, झालं का?
खाल्लोय.
झालं की नाही?
कुठलं काय होतंय, कोमल त्यांच झा कोमल त्यांचच कॉल रिसीव केलो म्या. आता माझा कोमल तेना करताना होईच ना.
होईना, पाच झालं असल तर कसं होईल निका.
नाही गं, पाच नाही एक पिन झाला नाही, खरं सात तेज्यात हे पडलंय. सात वेळा कॉल केलाय मीन पण एकदा पण रिसिव्ह झाला नाही.
मग हिला कर की असं हे कर. स्क्रीन शॉट मारून पाठव, तु पैसे देणार आहे ना, स्क्रीन शॉट मारून पाठव ना मग. पैसे पण पडल्यात तुझ्या ह्याच्यावर, तुझं अजून टास्क पूर्णच होय नाहीत.
आबग पैसे नाही मिळत आता लगेच.
हं.
त्याला अ. ते हे भरायला
एटीएन. तायत कधी आले तुमचं, हा हा, युजर काय करायचं ते ॲपवर ह्याच्यावर, बर बर. ग्रुप वर थांब तुला आणि एकदा दोन, तू काय कर आता तू चालू केली आहेस की नाही, हां. तू परत आणि ह्या, ह्या ह्या ग्रुप वर करून टाक ते, कुठलं सगळं भरलाय, ले ले ले ले लेफ्ट करून टाकाले. तुझं, भरलाय की.
अ... म्हणजे हे कार्यात. टास्क सोडवून झाल्यावर भरलाय?
अभी माझी लिंक खाली सोड डयरेक्ट.
धरायला लागतंय ते.
काय केलं, कसं? शुभ्या ते बँक राहिलीया भरा लागतंय म्हणं फाॅर्म, बघ की तेच म्हणालोय मी पण प्रुप- नको करा, पैसे कशाव पडणार, पैसे कशाव पडणार?
मग तेच की, बँके डिटेल्स भरा लागतंय.
उगाचंच पैसे हॅलो. हा हा, थांब जरासं आणि एकदा फोन लाव तुला.
आगंन.